हॅलो, हॅलो हा आवाज येतो का? हो येतोय ना तुम्हाला येतोय माझा आवाज? हो येतोय ना. हा, बोला ताई कसे आहात तुम्ही? हो व्यवस्थित आहे. तुम्ही? हो मस्त आहे. एकदम.
जेवन झा
जेवण झालं? हो झालं ना. तुमचं झालं जेवण? हो हो. जेऊन झाल. हो ना, हा है काय केलं होत आ
आज काही नाही. मी आज उपास होता ना आंब्याचा रस, हो पुऱ्या केल्या होत्या. हम्म.
या वर्षी भरपूर आंबे आहे ना.
या वर्षी खूपच आहे मागच्या वर्ष कमी होते हो.
हो मागच्या वर्षी कमी होती. आमचा ह्या वेळेस खूप रस झाला आंब्याचा रस खूप खाल्ला. एक वर्ष, एक वर्ष खूप राहत. आंबे एक वर्ष हो एक वर्ष. कमेरा हातां. तेच ना. झाला धोंडा, हो झाला ना, धोंडा झाला. कसा झाला? छान झाला आमचा. मस्त झाला एकदम. हो. तुमच कस झाला? हो, एकदम छान झालं आमच. हो ना. हा हम्म हम्म हो. काय म्हणता अजून, काय नाही. दिलं का तुम्ही? मंदिरांमध्ये वाण वगैरे दिलं. हो. दिलं ना वान दिलं. ह रामाला दिलं हा. हा हा
हा देवीची ओटी वगैरे भरले. तुम्ही?
हो हो. देवीची ओटी भरली. अधिक मासात भरायलाच म्हणजे सांगितलेली होती ना त्यांनी महत्व होत. हो. आईची पण भरले ना. हा मी पण भरले. आधी कुठ काय होत हे. नाही आधी न काही पण मग ते आता कसं मोबाईलच ते व्हिडिओ वगैरे. याच्यावर नाही का युट्यूबला हम् ते सांगतात हो. ते सांगतात म ह मग तस लोक करतात. फक्त आधिक महिन्यात ते जावायचं आणि मुलं. हो तेवढंच होत. ते आत्ता एवढं एकायला पण करत नव्हते सुरुवातीला तर म्हणजे, ते एवढं नव्हतंच. म्हणजे ते,
नवदारी हा.
हा ते आता आता ह्या वर्षी तर खूपच छान झाले. सगळ्यांनीच म्हणजे मस्त केले. सोशल मीडियावर आहे ना, हो बघून आणि म्हणजे सगळ्यांच स्टेटस तेच राहायच ना का. हा धोंडा केला का हो पण मग ती पण एक मजाच एक. छान म्हणजे आनंद पण भेटला त्याच्यामुळे, हो आणि त्या वेळेस होटेल मध्ये आला ना पोरांच्या त्याच्यामुळे सगळे एकत्र आले. एकत्र हा. कस अस आधी मधी आलं का. हो. तर मग फरक पडतो हो. मुलांना पण मग सुट्ट्या नसतात किंवा मग थांबता येत नाही माहेरी. असं सगळेच प्रॉब्लेम. जाण येणं हम्म.
काय तर या वर्षी तर अजून पावसाचा पत्ता नाही.
नाही ना. पावसाच नाही. आता हे पाणी कपात पण चालू केली आहे. हो ना. आता इकड काम इकडे केले ठिकाणी हो ना ह. हम, काहि ठीक मे महिन्यापासूनच पाऊस चालू झाला. हो मागच्या वर्षी म्हणजे खूपच होता पाऊस हो मे महिन्यापासून कंटिन्यू होता दिवाळीपर्यंत पर्यंत होता हो ना ह्या वर्षी अजून नाही हम्म हे सगळं याच्यामुळेच होतं हे झाड तोडतात हे त्याच्यामुळे हम्म पर्यावरणाचं सगळं हे नुकसान होऊ राहिल त्याच्या मुळे म हम्म पण आता पाऊस नाही पडला तर महाग आहे किती होऊन जाईल हो मग सगळंच महाग होऊन जाईल ना सगळ्याच गोष्टीवर फरक पडत नाही का हो तेच ना आणि कोरडा दुष्काळ पडून जाईल म पडून जाईल नाही पडायला पाहिजे पाऊस हो ना पडला पाहिजे आता हम्म कारण धरणात पण पाणी कमी राहिलय मग
हम्म पाणी कमी आहे
हो काय आता या वर्षी कुंभमेळा पण हो कुंभमेळा या वर्षी कुंभमेळा ह नाही पण पाऊस पडला शिवाय काही आहे नाही हो नाही ना पडला राहिल नई, नई कधी पण ऊन पडतं ऊन तर किती किती अजून सुद्धा ऊन किती आहे आता जून पण संपत येईल तरी भरपूर ऊन आहे अजून‌ उन्हाळाच का काय मे महिन्यासारखं ऊन पडतं
मे महिन्या सार
सात वाजताच कडक ऊन पडलेल राहत हो हो चालू झाल्या ना
हा
पासूनच चालू झाल्या हा ना हो हो रोटीन चालू होन जात ह सोडणं आणण हो सकाळी डबे हम्म
डबे पोरांचे
हो
काय झालं
गेला की नाही मग तुम्ही सुट्टीत कुठे फिरायला असं हो गेलत ना माहेरी हो ना हा, हा आणि असं बाहेर गावी कुठे बाहेरगावी नाही गेलो कुठं आम्ही नाही का ह हो आम्ही गेलो होतो ना कोकणात गेलो होतो आम्ही हो हो मस्त हो गणपतीपुळे
हो का
हो कोकण छान आहे पण फिरण्यासारखं आहे हा ना तुम्ही गेले का हो हा जाऊन आलो जाऊन आले ना हो छान आहे जायला पाहिजे हो जायला पाहिजे त ना त्यांना पण कळतं ना असं म्हणजे अ आता कोकणातलं कसं वेगळं थोडसं वातावरण इथल म्हणजे राहणीमान सगळच फरक पडतो मा वेगळी येते आपल्या इकडची मा ती तिकडची लालसर माती म्हणजे मुलांना पण फरक कळत चालतो त्याच्यातला हम्म कसंय म्हणजे बाहेर फिरल्यावर सगळं समजतं. बरोबर त्यात पोर आता खूप कंटाळा करतात पहिल्या सारखं कुठं यायला नको म्हण हो तेच ना पण मग त्यांना आता आपणच दाखवलं पाहिजे सवय त्यांना लावली पाहिजे असं नाही तर मग त्यांना पण कळणार नाही आणि ते फक्त हा आपल्याला वाटायचं कुठ नाही आता तो तर ते नाही म्हणतात असंय.
हम्म मोबाईलचं वेड खूप आहे.
थोडा पैशांचं हे रहायचं प्रॉब्लेम एवढं फिरणं नव्हं तं राहात काही नाही नव्हतं कधीतरी कुठंतरी कुठे? हो
आता कसं झालंय रोजची दिवाळी झालेली आहे.
हो तेच ना कारण की आधी कसं होत कधीतरी दिवाळीला, आपल्याला कपडे भेटायचे आता हे पदार्थ पण दिवाळीच्या वेळेसच भेटायचेत. तेवा खायला असं मध्ये कोणी करतही नव्हतं भेटत पण नव्ह ते आता तर कधी पण भेटतं बाराही महिने राहतात बारा कपडे पण त्यावेळेला व फक्त वर्षातून वर्षातून एकदाच राहायचे आणि तोच आनंद वेगळा राहायचा की आता दिवाळी तर आता ड्रेस भे घेणार आहे ह्यावेळेला
ह आता काय होऊन गेलं पोरांची रोज
रोजचीच दिवाळी होणार हो तवा त्यांनाही महत्व नाही राहिलेल आता काही.
अस ते आपल्याला कसं विशेष वाटायचं तेव्हा. दिवाळीला ड्रेस मिळणार म्हणून हो आता च्या पोरांना त्याची किंमतच नाहीये. काहीच नाही त्यांना काहीच म्हणजे काहीच आता आपली स्कूल बॅग राहायची. ती तर आपण तीन चार वर्ष तीच वापरायचो. आता दरवर्षी लागते मुलांना वापराया दरवर्षी काय? महिन्यातून सहा महिन्यात हा सहा महिने जात नाही त्यांना
आधी आपण वापराय
आधी आपण वापरायचो. आपल्या नंतर म आपले भावंड वापरायचे. कंपोस असली तर ती कंपोस सुद्धा पर सगळ्यां म्हणजे सगळे तेच वापरायची एकाला घेतली का तीच कन्टीन्यू.
हो आता तर अजिबात नई. एकमेकांच अजिबात कोणाला देत नाही.
नाही नाही आपल्यावेळेस कसं म्हणजे समजूतदार पणा होता भावंडांमध्ये पण
तस राहीलच नाही पोरांमध्ये
परिस्थितीची जाणीव होती ना त्याच्यामुळे आता त्यांना कसं मिळत प्रत्ये काला सेपरेट
ह्म्म
ह्म्म त्याच्यामुळे हो हो कधी आई वडलांना कधी एकटं नाही नाही नाही कधीच नाही आताच्या मु लाना श्लोक सुद्धा येत नाही पहिले श्लोक म्हणा हे सगळे हो.
काय तर आताचे पोरांना खरंच काही वेडच नाही. पहिलेसारखं.
ह आणि आधी होते बाल संस्कार केंद्र. हो बाल संस्कार केंद्र होते रविवारी फिरायचे ते.. ते रविवारी म जायचं नाही का असं? आवरून वैगेरे ह्म्म.. हो.. आता कस आता जात पण नाही मुलं पण. नाही जात त्यांना आवडच नाही, देवांची आवडच नाही. खरं जायला पाहिजे पण?
खरच जायला पाहिजे?
खरंच जायला पाहिजे. हो.. थोड काही गोष्टी पोराणला पण नाही का? पडायला पाहिजे, हो कानावर पडायला पाहिजे.
का आता पहिल्यासारखं वातावरण काहीच राहिल नाही. नाही राहिल काहीच?
काय तर? त्यांना आई -वडील म्हणून पण आता काहीच वाटत नाही मुलांना? पटकन बोलतात काई की आपण यांना कधी
घाबरत नाही आता ते कोणला? हो.. होना आताची पोर घाबरत पटकन बोलून मोकळे होतात. नाही, हो, सगळं बदललंय?
सगळं बदललंय?
सगळं बदललं आहे. हा नवीन पिढी आता, हो नवीन पिढी त्यांचे विचार पण वेगळे झाले. जुने विचार पण त्यांना मान्य नसतात आता. ह
आपलं तर काही पटत नाही त्यांना.
नाही ना, काहीच पटत नाही. त्यांच्या मनात आता येईल तसा नाही का हो
ह हम काय तर, अजून काय वा, हो लावल ना.
हो लावल ना. होना.
शाळा चालू झाली की, लगेच क्लास पण चालू होऊन जातात आता लगेच. हम्, आ
ह आणि ते उशीर झालं परत घेत नाही आधी नाही नाही परत घेत नाही आणि मुलांना पण मग समजत नाही मधून घेतलं तर हा.
नाही
शिकवलेला राहात ना. हा शाळेत पण आता शाळा चालू झाल्या लगेच शिकवत हो, आधी कस लवकर शिकवत नव्हते पोर लवकर येत नव्हते. गावाला गेलेले राहायचे.
आठ आठ दिवस पोर लवकर येत नाही, तसं नाही आता आता लगेच चालु हुन जात शिकवायला. हूं हूं काय तर.
हूं! चालेल.
हो काय नाही.
तुमचं पण सकाळी लवकरच रुटीन चालू होत असेल ना? हो माझ्या मुलीची सकाळी शाळा राहते ना मग तिची साडे सहा लाच व्यान येती. हो कां ह्यांचे पण पैसे जास्त असतील म आता. कारण आता हे पेट्रोलचे ह याचे पैसे हो ना भाव वाढले त्याच्यामुळे वाढ व्हॅन चे वाढवले असतील हो ना.
एक त्या शाळेच्या फी बरोबर तो एक खर्च असतोच.
खर्चो हा. आता व्यान चा खर्च वेगळा, स्कूलचा वेगळा, क्लासचा वेगळा.
चा वेगळा शिक्षण पण असं स्वस्त नाही राहिलेलं आता. नाही राहील गरीबाच शिक्षणच, नाही नाही हो ना. आणि फीज तर इतक्या आहे बापरे, हो मग नगरपालिकेच्या शाळेत होता. पण त्या छान होत्या आणि म ते पण उल ट शिकायचे पुढच जायचे पण आता हे कॉम्पिटिशन वाढली. तिचा मुलगा इंग्लिश मिडियमला हे म आपला पण टाकला पाहिजे, असं झालंय ते. हो त्याच्यामुळ हूं नाही टाकलं तर म अस आप आपल्याला हसतील का काय, असं होतं ते पालकांना पण. त्याच्यामुळ म ते पण वा नाही का एकमेकांच्या याने. टाकून देतात भले त्या मुलाला आता येतही नसलं, नसलं तरी पण नही का. अस हूं!
हू!
सगळे पोरं सारखे नसता पण म आता त्यांचं बघण हो ना. आणि आता मराठी मिडियमच्या शाळा पण एवढं म्हणजे राहिल्याच नाही म्हट ल तरी चालेल नही कां असं सगळेचं आता इंग्लिश मिडियमला टाकता. आता त एवढा खर्च हे इंग्लिश मिडियमचा नाही, नाही काहीच नाही, सगळं शाळेतुन. मिळायचं हो ते तांदूळ मिळायचे बघा. ते ते त एक हो वेगळंच होत. ते तांदूळ मिळनार राहचे हो ना हो हो तांदूळ. द्यायचे हा.